हॅलो हा मामी काय हो मावशी? काय नाही बाई बसली बाहेर लाईट गेलेले आमच्या काहीतरी फिरायला बीरायला जात. नाही बाई रोज आम्ही रात्री जातो बाई फिरायला चक्कर मारायला.
मो का बसरा ज राहत र काही नाही जमतो काही कुठे कामा राहता तिथं जाव लागत. योगा केल्या तर मग शरीर चांगलं राहतं हो खान च्या आईच आता चांगली तबेत. तुमी त्याला तिकडे सोडतच नव्हता मने. नाहीत काय नाही तर नाही योगा केलं ना तरी काय काही दुखत. पाय लई दुखू राहिले माझे.
कोणितरी खात असेल वायक हो भाई काही नाही खात वायतची तर काय खात.
पाय दुख होत हो कोण म्हणा शरीरातलं पाणी कमी होतं पायाचलं पाणी कमी होत. का या चालू हे पाणी पिवाव जास्त किती पाणी पिणार आहे घडी घडी कोण पळावंय बाई. पाणी पिल्या वर.
हा काय करावं तरी असा कंटा येऊन गे. नाहकच बस पायच चालूत देत नाही माजी. माजे मध्ये पाय दुखत होते इतके पाय दुखायचे स
आता पण दु खूराहिले होते हाणा असा कंटाळा आलाय. उभं रहायचं मानल का जीवर येते अस पण.
तुनच घेत बाय मी.
तेव्हाना. नको नको झालं आता हे जेवायल यायचे लोक नुसते हात पाय दुखातात. गोळ्यास घ्यावा लागेल मला दोन दिवस तुम्हाला काय आम्हाला बि गोळ्या चा घ्यायची आहे काय कराव तर कंटाळाल आला मला तर. ते गोळ्या खातात. मला असं टेंशन येऊन जात ना का बस नुसत. गोड्या घ्यायला सकाळी लवकर उठाव लागल हम. स्वैपाक पानी लवकर कराव लाग आणि आदल्या दिवशी पुराण शिजवून ठेवाव लागल. रस पाणी काढून ठेवाव लागल म काय काम करतय तुमी आता तयारीच. तुमी तयारीच करू राहिले ना लसूण सोलून राहिले ना हा का. बाई ईथ धोंडा संपल कधी असं झालंय कंटाळा येऊन गेलाय. मी पण तेच करतोय आमच्या इथे
जे. शुकवारीच घ्याव लागेल मला तर हा का तुमच्या झाडाला नाही आले का आंबे.
झाड कुठे वाळू गेलं झाड सगळ आमच पाणी नाही टाकलं म्हणजे वाळून ज नाही एक वर्षी पाणीच नव्हत ह का मग हे दुष्काळ होता. हा होत ना ते.
दुसरं लावून घ्यायचंय का रोप आणून. य किती वर्ष झाले आता पाच वर्ष आंबा नाही लागत झाडाला.
हम्म लवकर लवकर नाही लागत बट आमच्याकडे आलेल्या भरपूरे हे पण तुमचं लांब हे आमच लांब आहे कस काय पठवाव. जायला यायला कुणी नि नाहीतर पाठवले असते आंबे पोरंरीला पाठवू का एक. घेऊनशील का देशील का किती देशील काय दोन चार किलो घेऊन जा. जास्त नाही व्यायामच्या. बाकीचे पाच स किलो चिकडून आणवं लागेल मला बाजारातूनि केशराला नगर लंदबागला मगर. थोड आंब र ना हापूस आंब. हापूस चांगले येताय बाबा तुमच्यात आ हापूस लई महाग हे बाई. त्याला काय झालं दोनशे रुपये किलो हापूस आसल जवईसाठी तर मग काय ह काही नाही चिकूच आहे. हा तेबि आहे मना पण म्हणजे जावई एकटा असल तर ठीक हे.
त कशाला करता एवढं बाई खायला माज का करते का ते काम.
बाई काय रडत पोडत हा.
अचछा. मला वाटलं काही करते का नाही का दोकन राहते ती मी करते म्हणे. कोण बायका म्हणे उठत नाही म्हणे ती बाई म्हणे ती एकच करते म्हणे मोठी म्हणे जाव. माझे लागावा लागत चलग हे करायचं चलग ते करायचं. तसवतम काम नाही करत पावती. मती नाही बारीक आहे मसण नाही. मग यती येतयती भारीयतीयती मग कामाला. हो आय र मसोड म्ह कामने करत.
म सड नाही वैस एकदम बारीक आहे अ मंगयडामलात प बोलत बाई मसाला त नाही.
तुमच्याकडे काय बोलतो सज नाी माहिती आमच्याकडं. हम्म बारीक आहे ती करती. तिला ना वरचे काम जास्त आवडतात का काम नाहीयेत मग तिला. नाही काम येत तिला काय आवडत पाणी भरायला आवड पाणी भरायला आवड. दन पाणी म तिले दोनांड ति दोन भांड्या. काम देवाना म मग.
दन बांडे नाही त त दोन बांडे भी नाही हो.
पण मग पोळ्या पोळ्या नाही बला बराबर.
भाजी नाही जी. हा तिला काही येत नाही वेलचय पकडता ति बाईने काही श कायलं घ तिला.
येत करत म्हणे का.
माहिती म येत म्हणलं आ तूक् ता रगडी रबडा.
काय म्हणत बैटला. काहीतरी वाटाण गे परती काा मग ते काय वाटाण शिजयच. जर.
फडी दची जिरची.
आणि तिथच पाणी करायचं आणि ते टाकायचं हे का नाही डीला चांगलं. त करस का ना. एका झलेडीला क बरं तिथं पाणी टाकायचं पाणी टाकायचं. कसं करायचं ते विध आले पाहिजे बू टाकायचं त्याच्यामध्ये उकळी द्यायची चांगली चांगयची पाणी काही येत नाही का.
करा ना मग.
गोड राहिलं तर तठी आंबड झालं तर तिकड मी बोलतां गोड झालं. खातो ना आम्ही काय आंबड झालेवर कस खाणार आहे. करा पाणीपुरी भि करा नग करा. म्हणून तो आणले वटाने चच पाणी करून ठेवायचं. ते आता बरं झालं आठवाल दिली. तू ये दोड तिचे मायपटसव बाई. न पटच काय नाही तु पटचणार का.
अतून जाावला कराला.
तला चांगला यस ना म.
ता म.
येत त मस् कन तला. पाणीपुरी पण आणायला लाव नवऱ्याला शनिवारी.
शनिवारी नाही शुक्रवारी हा शुक्रवारी काय काय खब काय खास.
काल दि तर शुक्रवार शुक्रवार मग उद्या आणायला लावणार आहे ना. ांग मग बरं झालं नाही तर मग तो वाटाण टाकायला नाही दे. ह ना. आ काय एक एक मिनिट म विचार करतच नाही. नाही तुम्हा काही खरं नाही बही ना आ. काय खाऊ तर तू थोडा व मग काय खाऊ दही खाऊ का मही खाऊ अस फरत नाहीई तू नाही पाणीपुरी पाव ना उद्या उद्या त्याच्या हम् तू पण ये. नाही बघय मी फक्त कर द तू माझ दुसर्या कामाचे
त पु कराले को पाणीपुरी ह
म जाऊु जाऊ करण माझी अमु दुसरं काय करायचं एक करायचं तर काय ना बाई मोबालचे ना प लाईट जायली हो आली. जायले वेली न कर बाई का बोलतहि जायले म्हणजे ते खां लोक बोलत जाय कायड लोक बोलत हा जा्यायले नाही मरत थलते मग काय म्हणा तुम्ही
वा झा मग मानसिरण देेवाले वीड ब म हम मला विसाय प कार नाही बाई थांब जरा
बाकीथपावाला माया
भाजीने चचाद थांबले ते तर जेवणा बण म्हणणार आता र जेऊस काय जेवण करून का खाय रांणार नाही.
म पई
भट्ट करावा लावछ ना भट्टकरच आता बट्ट कशाला करायचं बारीक बट्ट खाल्ल ना तर पट्ट करणार काय करू? वई काही बी आपल दोन दोन टाईम शिंगले शिंगले शिले कायतत खा आवड
काय कराव आता म्हटत लोक का वड्याने पाहिजे वडा हो वडा नाही का?
हो
करतोस आपण
घोडा वैरा त्यांनी भ घोड्याची भाज तपरवाडी
तुम्ही कुठं चाल्ले? दवाखाना? आ का हा का? कशाला खाऊ बाई.
जाऊ तना तर खां बोलत म कशाला खावा बोलत आता तुम्हाला दगडाच खावायचा आहे. ह ना हेरे कायचं आणि पकड करायची वाढाय दवाखा नाहीही भायची म्ह त दवाखा नाही जा
हम्म कामवे
नाही ग बाई, काय करावं, तरी पण टालून जातय.
आपल्याला आम स्वच्छ आवडत. हा, थोडसं कोरायचं, चांगलं करायचं. आमचा वि स्वस्छ जात बाई, आ्मी काय घानेळनी. मिश्रण मळल का? तुम्ही दाखवू राहिलाय ना,, आमी स्वच्छ, सांगत नाही मी तुला, फोनवर काय दाखव, दाखव. केलो फोनवर. नाय बाई,, हो, आम्ही विसायस्थ्य करगबाई. बरा आता जाऊ का,, मिटिंग,, नाही ना,,, का बरं. गानगर हा,, जाय जा जास्तऽ
जायय,, ठेव का, बाय, बाय बाय.
हो,, इसमे किेते हो गये भाई.